हॅलो हा ताई आवाज येतोय हा ब
माझा नेट हॅलो ह हा हा हा काय म्हणतय आणि
का ना बाई स्वयंपाकाची लग बग
ह ह अ काय माहितीय आज झालं ना माझी एक शाळेतली जुनी मैत्रिण भेटली मला हा तर किती वर्षानी आता किती वर्ष झाली ना शाळा सोडवून त्याच्यानंतर हे आणि अचानक भेटली इतक्या आमच्या जुन्या जुन्या आठवणी निघाल्या ना शाळेतल्या आणि काय करायचो आपण कसं करायचो वगैरे हे ते खूप छान इतका वेळ मस्त गेला ना मगाशी आमचा हे करून हा अचानक म्हणजे हे झालं भेट झाली आणि हे तर कसे मजा करायचो वगैरे शाळेत आणि काय व्हायचं माहितीय आम्ही जिथ इथे राहायचो ना तिथे जवळपास काहीच नव्हतं त्यामुळे आम्हाला शाळेत जायला ना खूप लांब जायला लागायचं बसनी हे करून त्यावेेळेला म्हणजे आजूबाजूला आम्ही राहत होतो तिथे काहीच नव्हतं असं मग हा मग त्याच्यामुळे बस पकडून ते बस पकडायला पण आम्हाला खूप लांब चालत जायला लागायच. मग तिकडन ती बस पकडून आम्ही जायचो पुढे आणि हे तर त्याच्यामुळे कस म्हणजे एक वेळेच पण हे व्हायचं ना पण ती ती पण ना एक गंमत होती. आम्ही बसमध्ये जायचो ना तर सगळ्यात पहिले आमच्या इथली जे आम्ही तीन चार जण जायचो ते पहिले चढायचे त्यामुळे व्हायचं काय हा त्यामुळे व्हायचं काय वर डबल डेकर बसेस होत्या बघा त्या वेळेला इकडे हा मुंबईत हा तर मग त्याच्यामुळे ते वरती जाऊन ना पुढे अगदी डबल डेकर बसला बसायचं हे एक सगळ्यांची त्याच्यात स्पर्धा असायची. म्हणजे पण आम्ही पहिले चढायचो त्यामुळे व्हायचं काय की आम्हालाच चान्स मिळायचा ना पहिलं जायचा पुढे जाऊन बसायचा मग त कधी मैत ण वगैरे सगळ्यांचे मित्र आम्ही सगळे एकत्रच हे झालेलो होतो ना त्यामुळे मग मग आम्ही काय करायचो कधी कधी मग त्यांना पण चान्स द्यायचो पुढे ये इकडे ये बस तू मी पाठी बसते. असं करून आणि ते जसं काय ड्रायव्हर खाली चालवत असायचा पण आम्ही पुढे वरती बसून जसं काय आम्हीच बस चालव त्या सारख
हो हो ना ते सीट पुढे असत काह त्या
हम्म हो पुढे असतात ना जरा आणि खिडकी समोरच खिडकी आणि समोर रस्ता सगळा पूर्ण दिसत असतो ना. खिडकी अस आहेय खिडकीतून
हो मी कधी बसली नाही बरं का त्या बसमध्ये कधी हो माझ्या प्रसंगच नाही आला बसायचा पण मला आहे ना ती बस बघून भीती वाटते. कि बाई हे कस काय चालवता आणि वरचे लोक एवढ्या वरती बसत आता यांना भीती नाही वाटत का मी पण विचार करते बर का असं
तर तेच तर इतकं मजा यायची मग आम्ही त्यांना कधीतरी मैत्रिणीला ये ग तू बस तुला येन मग असं करून आम्ही पण एकमेकींना हे करून घ्यायचो आणि बा हे करायच पण ती खूप मजा यायची मग व्हायच काय मा ते आम्ही जिथे राहत होतो ना तिथे जरा अशी थोडी बैठी घरं होती ते. म्हणजे असं बिल्डिंग तंमेच छो हां हां बैठीचं घरं म्हणतांत नां असं तशी पणं त्यांमुळे नां आम्हांला अशी पुढे मांगे बांग होती नां अशी थोडीशी मांती म्हणजे हे असं सल्यांमुळे आम्हीं झाडं मलां झाडांची पणं खूंप आवडं त्यांमुळे मी झाडं वेगवेगळी झाडं लावलेली होती मंग मी कायं आमच्यां इकडे ते अनंताचं वगैरें झाडं नां असं तीनं चार झाडं होती आणि गंमत
अनंताचे झाडांचे सांगावं मलां नाहीं अनंतांचे झाडं म्हणजे कोणतं झाडं
हं असं आतां त्यांला तुम्हीं कायं म्हणतांत कोणंतरी ते कायं चांदणी चटक चांदणी म्हणतांत चटक चांदणी कां कांहीतरी असं कांहीतरी नांव पांढऱ्यां रंगाची अशी फुलं असतां हां पांढरी फुलं त्यांत असां सुगंध असतो आणि जरां अशी मोठी असतांत.
अच्छा हां हां हां हां हां त्यांला आहे नां हो अनंतांची झाडं म्हणतांत कां आम्हीं चांदणी ची म्हणंतो मोठी चांदणी असं म्हंणूनते
हां मंग तेचं म्हंटलं चांदणी कांहीं जणं मी असं ऐकलंय चांदणी चटक चांदणी कां चांदणी असं कांहीतरी म्हणतांत त्यांला म्हणूंन ते हं हां तरं गंमत कायं व्हांयची त्यां झाडांला नां आमच्यां एकां झाडांला भरंपूर फुलं यांयची बहरं यांयचां त्यांचं कमी झालं की दुसऱ्यां फुलं झाडांला यांयची त्यांमुळे नां आम्हांला अशी टोपली टोपली भरं फुलं मिळांयची आणि मंग आतां देवालां गां वाहूंन पणं सगळं करूंन पणं मंग तरी उरांयची नां मंग मी ती सगळी शाळेंत घेऊनं जांयची आणि मंग शाळल्यां मैत्रिनी नां वाटांयची कधी राहिली मंग बाईंना द्यांयची च ते एक असायचं नां जरं हं
गजरे छान येतांत
नाहीं त्यांचे गजरे नाहीं करतं त्यांचे गजरे नाहीं करतं कारणं ती मोठी असतांत नां फुलं एक फुलं घातलं तरी एक किंवा दोन फुलं घातली तरं हं ती मोठी असतांत नां फुलं अशी हे करूंन त्यांच्यामुळे त्यांचे गजरे नाहीं येतं पणं ते कोरांटी माहितीयं कोरांटीची फुलं वेगवेगळ्यां रंगाची असतांत त्यांला सुगंध नसतो पणं खूंप छान दिसतांत ती त्यांचे गजरे करतांत मंग आई मलां त्यांचे चे गजरे करूंन द्यांयची कळ्यां असां संध्याकांळी आदल्यां दिवशी संध्याकांळी कळ्यां काढांयच्यां आणि मंग ते आई माझी अ पायांवर ते दोरां हे करूंन असं बघं करं ते करतांत वेणीसांरखं हां हां बोटं त्यांला अंगठ्यांला गुंडाळूंन तशी आई मंग मलां करूंन ठेवायंची गजरे वगैरें असं मंग ते पणं मी शाळेंत घेऊन जायंचे मंग त्यांच्यावरूंन आ कुंठच्यां मैत्रिणीलां दिलं यां मंग उद्यां कुंठच्यां मैत्रिणीलां द्यांयचं यां असं त्यांच्यात पणं नंबर लागले असांयचे आमच्यांकडे त्यामुळें मंग यां आणखीन मज्जां यांयची नां असं मंग ते आपापसांत एक जणं दुसरी मागायलां आली की ए तुलां दिलंय त्यांनी आतां मलां तिने दिलंय तुलां आतां तुझां नंबर नाहीं माझां नंबर असं हां हं म्हणजे ते हं हं हं हं म्हणजे ती भांडणं अशी नाहीं हो खोटी खोटी हे असतांत पणं ते आपापसांत एक जरां मं यां यांयची नां आतां ते आठवलं की हसांयला येतं म्हणजे की कसं तसं खूंप मज्जां म्हणजे नंतर आंणखीन गंमत एक सांगते कायं माहितीय हायं मी पणं ते वयां वगैरें आपल्यां बांधून हे करतांत नां चेकिंग लां घेतांत बाई आणि मग ते गठ्ठे बांधायचे असतात ना शाळेत ते ग ठा बांधून मग बाई घेऊन जातात हे करून त्यांना त बसायला वगैरे मग त्या गट गठ्ठे बांधायला त्या दोऱ्या सुतळ्या ठेवलेल्या असायच्या ना, गठ्ठयात हे बांधून ते ऐकाला. मग सांगायच्या मग बाई सांगायच्या जाग जरा घेऊन ये जा आमुख कर. मग त्याला लागणार असतील दोन दोऱ्या, चार दोऱ्या आणखी चार ओढून घेऊन यायच्या कशासाठी? कशासाठी माहितीय? मी ना ते ह हल्ली मॅक्रमच्या ह्याच्या दोरा असतो ना त्याच्या बॅगा बनवते. अस असत तर ते मी त्या वळेला शाळेत असताना शिकली होती. तेव्हा आम्ही बनवायचो आणि त्या सुतळ्या जमवून जमवून त्या सु तळ्यांची आम्ही बॅगा करायचो. एकमेकीच हो एकमेकीना शिकवायचो. मैत्रिणी मैत्रिणी बॅगा करायचो अशा मी किती बॅग केल्या त्या सुतळ्या. लंपास करून शाळेतल, ते पण आता मला आ आठवलं ना, की हसायला येतं की आपण काय वेड्यासारखं आणि घ्यायच्या आणि पटकन खिशात टाकायच्या सुतळ्या.
हो ना आणि आधी बघा हो आगी आम्हाला आहे ना शाळेत आहे, ना गणवेश होता म्हणजे स्कर्ट होत, स्कर्टला पण दोन दोघं साईड ला खिशे असायचे. आणि वरून जे पांढर शर्ट असायचे ना त्याला पण वरून खिशे असायचे.
हा. अच्छा आम्हाला असा पिनोफॉल होता नि निळ्या रंगाचा पिनोफॉल आणि आ मधे शर्ट म्हणजे ब्लाऊज टाईप असायचं असं. हे गणवेश आमचा हा स्कर्ट. ह त त्याच्या माहित आहे दो खिशात दोन्ही ह्याच्यात सुतळ्या कोंबून ठेवायच्या. हा कोणाला कळू नये म्हणून आणि हा आणि आणि त्या दोन सुतळ्या ना ग गठ्ठ्याला बांधण्या पुरते दोन हातात द्यायच्या तिकडे हे करायचे. अस करुन आणि बाकी त्या खिशात घालायच्या मग नंतर बाई गेल्या किंवा कोणी गेल की मगच. त्याला मग त्याच हे करून किती झाले किती झाले आपल्याला किती पाहिजे असं करून ते मग ब्यागावर वगैरे बनवायच म्हणायचो, किती केल्या मी त्या ब्यागा त्याची पण आम ती आज आठवण निघाली मैत्रिणी बरोबर.
हो म्हणजे लहानपणाच्या आठवणी असतात ना शाळेच्या. आता आपण ते विचार केला किंवा गप्पा मारला तर आपल्याला हसू येत.
हो हसू येत. म्हणजे, खरं म्हंटलं तर असं एखादं म्हणेल काय ग चोरी काय करतेय, असं म्हणतं पण आपण त्यावेेळची ती आठवण म्हणजे चोरी म्हणजे काय ती चोरी नसायची एक गंमत म्हणून. कारण काय त्यावेेळेला हे असे मॅक्रम चे दोरे बिरे नसायचे ना काही.
नाही आणि आपल्याला त्यावेेळेस कळत पण नव्हतं ना चोरी कशाला म्हणतात.
अ नाही नाही हे म्हणजे कसं त्यावेेळेला हे अशी एवढी आता जे काय काय निघालय. ''किती गोष्टी निघाल्यात काय काय करायच्या ते प्ला ह्याचे नायलॉनचे दोरे प्लास्टिकचे हे कितीतरी गोष्टी आहे त्यावेेळेला, थोडी आपल्या लहानपणी असं का होत काहीच नव्हत ना म्हणजे अस मग, ते जे मिळेल त्याच्यावर आपण हे करायला जायचो.
''आम्ही सुद्धा हे वाय वायर यायची बघा पूर्वीच्या वेळेस आणि आपल्या खोबर्या तेलच्या बाटल्यांचे ससेे बनवायचे ती वायर गुंडाळून
अरे वा मस्त हे नव्हतं माहिती मला ह
हो ना आणि आपले काळेमणी असत ना पोतमध्ये जे ण गळ्यात मंगळसूत्र घालतो ते काळेमणी असत ना ते काळेमणींचे डोळे करायच आपल्या नारळाच्या जे चिवठे असायचे ना मग त्या चिवठ्या एक एक मोकळी करायच. आणि त्यांना काळा रंग देऊन काजळचं काळं करायच. होो आणि त्या मिश्या बनवायच हो. हो हो हो म्हणजे आम्ही पण लहान असताना ना सगळं शाळेत शिकलेलो हो हिरव्या रंगाची अशी वायर यायची ती पाच पैशाला दहा मीटर यायची तेव्हा मग तेव्हा कायव हो एवढे पैसे नसायचे ना तर मग शाळेत शिकवाय ग असे बंडल काढायला जर सांगितलं मॅडमन आणि तिकडंल थोडंफार लंपास करून खिशात घालायचे घरी... हो. ''आणि घरी आल्यावर मस्त पैकी ससे बनवायचे तिथून शिकून यायची बरं का मी.
हा हा हा हा...
आणि आजूबाजूच्या मैत्रिणींना दाखवायची नाही मी मग... नाही माई आई शिकुन रहिली. मग पेपरात आम्हाला पे..... पण द्यायचे मग मला प्रश्न यायचे, मग पास मला व्हायचं असायचं की नाही मला जास्त मार्ग पडायला पाहिजे मी आजूबाजूच्या एक पण मुलीला दाखवायची नाही आणि खरंच मला खूप मार्क पडायचे बाईसुद्धा माझे खूप कौतुक करायचे
अरे वा वा वा छान छान मस्त पण ते असं त्या गोष्टी आता आपण आठवलं ना की हायला येतं की काय आपण करायचो ना असं वेळसारखं म्हणजे एक ह म्हणजे हळ उन हे करून त्याच्यात बाकी काय उद्देश्य नसायचा आपला असा कोणाला नुकसान होईल किंवा कोणाचं हे हे होईल असं हो हो ना तेच तर म्हणजे पड हा हा थँक यू धन्यवाद